हॅलो!
काय करतोय?
बोल भावा काय बोलतोयस.
काय करतेय मं.
काय नाय बुगवा कामा वर जरा.
ब जे जे. मी काय नाही हाय आता नीवांत फिरतय जरा.
व्हय काय, कॉलेज बिलेज काय?
कॉलेज एक दिवस बुडला, आता दोन दिवस सुट्टी येत्या.
सुटट्या कसल्या रे!
श-शनवार वारची.
हा हा हा!
हा ती सं-सेकंड शनिवार.
सुट्टी असते का तुमासणी?
हो सेकंड शनिवार आणि फोर्थ शनिवार सुट्टी असते आमला हूं!
बोल की काय म्हणतो आणि जेवलास का नाय अजून?
जेवला का, नहीं जेवला तू?
हूं जेवलो कॉलेजला कुठे आहेस तू आता?
मी इथ सांगुळवाडीला हे एस पी एम.
होय काय?
हा!
कसय कॉलेज भावा ते जरा सांगशील का माला जरा.
चाय कॉलेज आहे म्हाग म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला. ज्याला शिकायचं नसेल. अशा पोराने आलं तरी चालतंय, एव मापाच आहे बॉ कॉलेज तंस. तसल्यासाठी चांगलंय खास.
होय काय?
हा ज्याला शिकायचंय त्यांन येऊच नही ले म्हणजे.
म्हणजे कस आ!
हुशारपोरानी येऊच नही रे मिडियम ही अशी ती लो आहे ति त्यांनीस फक्त येथे ह्यां कॉलेजला यायचं.
म्हणजे जास्त अभ्यास करत नाय, ज्यासनी असं पास व्हायचं आहे.
हा!
एवढी कशी काय सूट दिली कॉलेजवाल्यान.
आ ना कॉलेज वाले म्हणजे? कॉलेजला माहित दे आता पेपर ही स्ट्रीक्ट घेते त्या. त्याच्यात ती हे करून घेते, मॅनेज करते थोडफार पेपर पास पास होण्या पुरत पासिंग पुरतं.
हां हां हां म्हणजे असं कॉलेज काय दोन नंबरी, असं काय नाही नव्ह.
नाही नाही तसं नाही.
ह ह कॉलेज चांगलं आहे फक्त असं म्हणजे एक्स्टर्ली वेगळ असतात त्यासनी जरा हे मदत.
हा मॅनेज करते डायरेक्ट त्यांना थोडंफार काय त्यां नांस्टा बिष्टा आन. इकड बघं नाष्टा आणून दिला तरी एक दहा एक पंधरा वीस मिनिटं तं सहज नाष्ट्यात जाते तेवढ्यात सांगायंच पोरानां बघून ठेवा म्हण तोवर काय करायचं ते करा.
हा हां म्हणजे पासिंग पुरतं तेवढं दावत्या सगळं.
हा पासिंग पुरतं होतंय. त्यामुळे काय अडचण येत, ऑब्जेक्टिव्ह आणून देते म्हणजे सांगती ती दरवाजेतनं तेन मदत करतात पाि पासिंगला मदत करतात.
नाही म्हणलं मी पण जरा ऍडमिशन घेणार एक मित्र आणि माझं मी.
हा.
जरा म ऍडमिशन् बघतो, त्यामुळे म्हटलं विचारपूस कराच जरा कॉलेजबद्दल.
नाही तसं चांगलं आहे ग कॉलेजी.
होय का हस्टेलं कसं काय हॉस्टेल ते आहेत का आपला रूम घेऊन राहताय.
नाही हॉस्टेलला जाऊया का हॉस्टेल आहे की हॉस्टेल कॉलेज जवळचाय तिथं जवळ पडतंय ना.
हा, हॉस्टेलचं कसं काय?
हॉस्टेलच काय सोळा हजार रुपये फी आहे आणि एक म्हणजे ज्याला बाथरूम अटॅच आहे त्याला वीस आहे बाथरूम बाहेर कॉमन आहे त्याला सोळा हजार रुपये फी आहे अशी.
हम् हम्, तेवढीच आहे का?
हा आणि रूमवर राहिलं तरी परवडतंय आपल्याला रूमवर राहण्यासं, चार-पाच हजार रुपये भाड आहे बघं फक्त पाच-पाच सहा जण रहा रूममध्ये काय अडचण येत नाही.
होय.
हा.
आणि आपल्या जेवणाचं काय, तिथ हॉस्टेलच आहे का?
हॉस्टेल ला मेस आहे आणि इथं वैभववाडीत राहिलं तर तुला तावडे मेस म्हणून कायतरी एक मेस आहे तिथं साठ रुपये पे करून जेवायचं.
हा हा हा, अनलिमिट जेवण का आपल्या जे-जेवढ दिल तेवढंच.
अनलिमिटेड आ.
अनलिमिटेड आहे का?
हा.
जेवणाची क्वालिटी कशी काय चांगली आहे का?
मेसला नाही एवढं म्हणजे वैभववाडीत मेसला क्वालिटी चांगली आहे बघं जेवणाला.
हा होस्टेलला काय नाही काय एवढं?
एवढं काय खास नाही.
म्हणजे काय समजलं नाही भाऊ एवढं
म्हणजे अरे म्हणजे, पोरं कमी असल्यामुळे काय नाही. एकाने बारीला डाळीत पाणी जास्त होतं किंवा पाण्यात डाळी जादा होती एकाने बरीला असं होतय रे. हम्म. हम् त्यामुळं, एवढं लक्ष देत नाही ते कुठं दहान पंधरा पोर मेस ला असतेती फक्त जेवायला.
हा.
तेवढ्यासाठी नीट बघत नाही लक्ष देत नाहीत तेवढ्यांना.
होय काय?
हम्म.
हम्म हम् हम्म.
ह.
बाकी तू-तू कुठं, तू कुठं हॉस्टेल राहतोस का बाहेर राहतोस?
आता हे फर्स्ट इयर तर काढलं हॉस्टेलवर आता म्हणतोय वैभववाडीत राहाचं म्हण. तर रूम मी बघायला तली हम्, हो.
रूमचं भाडं काय?
रूमचं भाडं पाच हजार रुपये हे.
अ.
हम्म. चार ते पांच हि रावराणीचे.
कुठ, घराते का?
हा त्यांचं घर हाय.
हो काय? म्हणजे झालं सगळं. रूम कशी मोठी हाय का बारकी हाय?
रूम मोठी. एक किचन आणि एक मोठी रूम हाय.
म्हणजे शिक्षकांच्या येच्या खाली जायच?
हा. हो शिक्षक हे वर हायती. खाली आम्ही हाय.
ह.
हम्म.
परवडतेय का म ते.
परवडत काही जाता येत काय. सरची नाही त मॅडमचीच गाडी जायला व कॉलेजला.
तसं नव्ह.
हम्म.
धिंगा मस्ती काय कराय भेटणार नाही ना पण. प शिक्षक आहेत म्हटल्यावर.
हो तेवढं थोडं मग हि करायचं. साईटला दुसऱ्या मित्रांच्या रूम वर जायचं हे. बाहेर जायचं नाही त, हा बा जवळच हाय तिथून.
हा हा हम्म हम्म.
हम्म.
बरं बरं. मी म्हटलं काय आपलं लांबे का काय?
नाय नाय जवळच आहे तिथून.
हम हम तेिथं साधारण तरी किती. म्हणजे आता वाढ्यात येऊन राहायचं म्हटलं क नाय.
ह.
अ तिथनं कॉलेज किती लाबं हाय?
वाडीतन तीन किलोमीटर. अडीच तीन किलोमीटर भरतंय बग.
आणि जाणार कसं मग कॉलजला तुम्ही?
सव् सकाळी नऊला एक एस्टीये, सव्वा नऊला हाय. नंतर एस्टी हो एस्टी चुकली तर सीटर हायत. तर दहा वीस रुपये घेऊन सीटर सोडत्यात.
त्यांचा पण, त्याचा पण खर्च होणार ना पण.
हो त्याचा परवड तस परवड अरे हॉस्टेलला बाव सोळा हजार किंवा वीस हजार दिवसत्यात इथून महिन्याला फक्त हजार रुपये खर्च होतो. वर्षाचा बारा हजारच होत्यात.
ह.
रूमचं भाडं, त्याच चार हजार जा, चार हजार रुपये वाचत्यात.
होय काय?
हम्म.
हम्म हम्म हम्म. म्हणजे बाकी काय खर्च जास्त, अ न जास्त खर्च कुठ होतो? हॉस्टेलला होतय का आपल्या बाहेरच?
बाहेर, बाहेर खर्च राहतो. एकादी बर चला मित्र म्हणली हॉटेलला जेवायच. किंवा काय बाहेर चांगलं दिसलं त खाऊ वाटणार आपल्याला.
म्हणजे ते आपल्यावरच सगळं म्हणजे, खायचं न खायचं
खायच हा, खर्च मॅनेज कसं करायचं ते आपल्यावर ठरवायचं.
हा हा हा
हम्म
नाही कोणतरी एका मित्रा मग फोन लावता मी
हां
तो म्हटला, असं असं हाय सगळं म्हटला हॉस्टेलच फी पण वाढणार म्हटला पंचवीस -तीस काहीतरी होणार हॉस्टेलच्या फिया
हा हा मये चालू आहे, निवेदन चालूय आणखी म्हणजे आम्हाला सूचना दिलीय फक्त वाढणार म्हणून पण आणखी सांगितलं नाही, कन्फर्म फी किती सांगितले नाही. हा कन्फर्म केले नाही कायच.
हा हा हा हा हा, असं आहे काय?
फी वाढली तरी मग वैभवाडीतच परवडतेय राहायला.
हा बरोबर मग तला भागते सगळ ना, हजार मध्ये एका पाच हजार एका रुमचं भाडं म्हणल्यावर मग हम पाच- सहा जण एका रूम मध्ये आले तरी आरामात हो सगळं खर्च निघतोया.
हो सहाजण राहिले तरी, खर्च निघतो तुम्ही बनवून खाऊ शकता तुम्हाला किचन येत आहे.
होय
हम्म
हं हं हम्म नाही तर भार मीच
पाण्याच काय अनलिमिटेड पाणी येत यथ
रूमला काय?
हो रूमला, फक्त पिण्याचं पाण्याच काही तर टाईमिंग हाय. तेवढ्यात फक्त भरून ठेवायचं. हा भरून तुलाही संपलाय विषय मग कशाला लागतय भरून एकदा ठुलेल काय तर
हा ते पण आहे, भरून ठेवली कशाला लागतंय मग परत पाणी
हम्म हम्म
हम्म, बाकी तू कॉलेज कुट करतोस काय? काम काम करतोस का आणि?
नाही त मी फक्त कॉलेजच करतो फक्त.
होय काय?
हम्म कामाची अशी माझी गरज नाही, गरज नाही अशी.
हा हा
आणखीन तर आली नाही, मला काम करायसारखी गरज आणखीन.
असं आहे काय, पैसा ढिगाण आहे म्हणजे.
हो तसं आहेच‌
व्हय काय?
हो कारण की लहानपणापासून कष्ट केलेलं आहे, ते आत्ता जरा आराम भेटलाय रे जरा, अकरा दहावीपासून जर आता रिलॅ य ज आता कर्जात नाही बाहेर निघलंय, त्यामुळं काही अडचण नाही ना आता.
हा आताच रिलॅक्स आहे सध्या.
रिलॅक्स आहे, त्यामुळे काय अडचण नाही आता.
हम्म हम्म हम्म
सगळे लोन बिन पास फिटलेला आहे, आपलं उलट आणकिन आपलं दुसऱ्याकडे लोन आहे, त्यामुळे काही अडचण नाही.
होय काय?
हां.
मधी माग काय तर वडिलांनी तुझा गाडी घेतलेली म्हणत्यात मोठी?
हो घेतली ना.
होय काय?
हो, ट्रक घेतलाय सोळा सोळा टायरचा.
होय काय?
हम्म.
भारीच की रे.
होय.
हम्म, ति काय असं गाडी काय हे न देणार का आपलं काय म्हणत्यात तेला ते टग बी हेचान चढत बग भाडे बिडे म्हणे लावत्यात त्याला कंप कारखान्यातनी?
हे आपण इकड बघ कंपनीतन माल उचलायचा आणि शेतकऱ्यांला विकायचा, हेच चालू केलंय बघ.
रतीब हिनच चालू केलाय काय?
हा शेत आता आज संध्याकाळी गेली गाडी मगाशीच हल्ली बग घरन डायरेक्ट घरी येतिया गाडी, गाडी घरी रोज दोन दिवसातन गाडी घरी. हम्म एक दिवस कंपनीत आणि दुसऱ्या दिवशी घरी झाल.
हा हा म्हणजे व्यापारां सारख काम करायला फक्त.
हो फक्त
देवाण घेऊन करायची, इकडनं घ्यायचं तिकडं द्यायचं.
हां.
परवडतय का सगळं?
ये इकडं बघ सहा रुपय न माल उचलायचा, इकडं सात रुपय आठ रुपय, साडेआठ रुपये, न वीकला तरी परवडतय तरी परवडतय.
हा हा हा म्हणजे आपण कंपनीकडनं माल विकत घ्यायचा, आणि तो फक्त इकड येऊन विकायचा काय अस
हां हां.
हां हां हां चांगलं हाय की, तेचं फक्त सगळं कर डीजेल बी च खर्च निघून राहते का?
हो राहत्यात आपल्या गाडीचा हप्ता जाऊन सुद्धा आपल्या ड्रायव्हरचा पगार निघून, आपल्याला राहात्यात.
हम्म कितीला तरी कितीला घेतली गाडी?
गाडी घेतली बघ अठ्ठेचाळीस लाख रुपयाला नुसत टायर
अठ्ठेचाळीस ला नुसत टायर?
हम्म.
आणि पूर्ण गाडीची बस
पुन्हा ती वरच सात लाखाच बॉडी बांधली
हम्म हम्म.
हम्म सात लाखाची बॉडी बांधली रे वरची.
हा हा म्हणजे कस्टमाइज करून घेतली का काय? हम्म हम्म मग बरोबर हाय.
हो, अरे म्हणजे रेडिमेट ट्रॅक भेटतच नाहीत रे आता.
हा हा कस्टमाइज करून घ्यायला लागत्यात काय?
हा, कस्टमाइज करून घ्याय, डायरेक्ट भेटला, तर सिग्मा भेटतोय, ती पण, मागचं कस्टमाइज कराय लागतय, मागच तयारच करून घ्याय लागतय.
म्हणजे तो ह्याचा ट्रक ये का? आपल्या त्यो, काय ते लाकडच असते बबा, लाकड बांधकाम ते?
अहा. नाही-नाही, आपुण माल, कंपनीतन गरम उचलाय, त्यामुळं लाकूड फुगणार, त्यामुळ आपण ही केल्यास स्टील, स्टील प्लस लोखंड वापरला.
हां हां हां.
कारण ड्रायव्हरला पण, काय अडचणी येऊ ना, माल गरम ये आपला.
म्हणजे ड्रायव्हर ठेवलाय का, गाडीला?
हां नाय, ड्रायव्हर किंवा दाजी किंवा पप्पा जात्यात, आज पप्पाच गेलेत, बग गाडीवर, आज पप्पा गेलेत.
सदया तर काय?
हं, सद्यामुळे काल दाजी गेलेत, आज दाजी रू हे त घरी थांबलेत, आज पप्पा गेले.
हां, असंय काय? जे रुटीन-रू टिन चेंज होत राहत, सारखं.
हां, ती काय नही, स प को पप्पा नाही त, नाय दाजी गेले तरी चालत्यात, दोन गाडीला ड्रायवरयत. गाडीला, दोन डायव्हर येत.
होय काय, म्हणजे कधीतरी पप्पा नाय, तर कधी दाजी?
हां, नाहीतर दोन ड्रायवर हायतंच.
होय काय?
हम्, ते ड्रायव्हर असल्यामुळ, काय टेन्शन आणि नवीन पोरं हाय, ती त्यांना व्यसन-बिसन कशाच काही-नाही, काय अडचण नाही.
नाय न व कसलं? ते बरं य, नही तर कुठं तरी थांबायचं, म-माल डिले व्हायचा.
माल डीले म्हणला, एखांद ठोकला-बिकला, तर काय यळाय, घीऊ का, ट्रक काय? ओ.